हॅलो!
हा नमस्कार! ताई.
नमस्कार! ताई कशा आहे तुम्ही? हम्म! मी पण मजेत एकदम मस्त! म्हटलं, चला आज ताईशी थोडस बोलूया, आपण अ तर ताई मी म्हणत होती, की आपण मोबाईलवर विषयावर बोलायचं का?
हो, चालेल बोला ना.
हा असं मी मोबाईल म्हणजे, आपण उठतो जेव्हा पासूनच आपली मोबाईलची सुरुवात होते, नाही का? आपण उठल्या बरोबरच हातात मोबाईल घेतो, तर आपण राहू शकतो. का एक दिवस मोबाईल न वापरल्यामुळे असं होऊ शकतं, का की मोबाईल.
आपण आपल्या मनाला आपण आपल्या मनाने ठरवलं, तर होऊ शकतं. पण ते एवढं शक्य नाही, पण आपण ठरवायला पाहिजेच. एक दिवस तरी मोबाईल शिवाय राहायचं बसं.
हो, ना ते ठरवायला पाहिजे. पण ते ठरत पण ते तसं होत नाही, ताई. आणि जर असं झालं, आपण ठरवलं की आपल्याला आता मोबाईल वापरायचा नाही आहे. एक दिवस, तर ते पण अतिशय चांगल होईल कारण, की काय होईल आपण जर मोबाईल आज वापरत नाही. आपण कुुं बरोबर बसू शकतो. म्हणजे कुटुंबात बसू चौ चौघजण मिळून गप्पा मारू त्यांच्याशी संवाद साधता येतो आणि आता काय होत. कि मोबाईल हा म्हणजे सगळे असतात घरात सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो आणि सगळे जण त्या मोबाईल मध्ये गुंतलेले असतात. म्हणजे कोणी असं मान वर करून सुद्धा बघत नाही एकमेकांकडे डे बोलत नाही हा, तर हे म्हणजे नाही होणार बा आपण जर ठरवलं की आज मोबाईल वापरायचा नाही. तर ब बसलेले आपण घरातल्या व्यक्तींशी बोलू शकतो वेगवेगळ्या विषयावर चर्चा करू शकतो त्यांच्या संवाद साधू शकतो गप्पा मारू शकतो परत मित्रांकडे जाऊ शकतो मित्रांशी गप्पा मारून मोज मस्ती अ आपण करू शकतो की नाही ह्या गोष्टी आपण करू शकतो. पण मग असं होतय का असं तर होतच नाही आपण अंथरूणातून पहिल मोबाईल बघतो कोणाचे मेसेज आलेले काय आलेले. मुली अंथरूणातून उठता तर रील झोपेतून उठल्या‌ असता तरी रील तयार हा बघता पण तयार करायला लागतात हा. तर मग हे नको व्हायला असं मला वाटत पण ते तेच होत. आणि समजा नाही. वापरला आपण एक दिवस मोबाईल तर अस फिरायला जाऊ शकतो की नाही.
हम्मम् आणि अगोदरच्या काळामध्ये आपल्याला मोबाईल नव्हते तर मग आपण एकमेकांच्या घरी जाणं व्हायच बोलणं व्हायचं. एकमेकांची चांगले संबंध होते आजकाल काय होत सगळे मोबाईल बघून राहतात त्याच्यामुळे कोणी एकमेकांच्या घरी पण जात नाही शेजारच्याकडे सुद्धा जात नाही. कोणी इतक मो
मोबाईल वेळ हा तेच ना म आणि मो मोबाईल समजा आपण नाही वापरला एक दिवस तर हे डोळ्यांचा जो त्रास होता आपल्याला डोळ्यांना हे हो तर त तोही जरा आराम मिळेल ना, आपल्या डोळ्यांना आणि शांतता म्हणजे ते मानसिक शांतता ह राहील. असं आहे ना आणि मुलींनी पण नाही वापर वापरल्या तर समजा घरामध्ये आईला मदत करू शकते ना, स्वयंपाकात झालं, कामात झालं दिवसभर कंटिन्यू मोबाईल म राहण्यापेक्षा म ठरवलं की बा मी आज मोबाईल नाही वापरणार आहे मी आज आईला मदत करणार आहे. किंवा कपाट लावणारे हे करणारे काही घरातल्या अड्जस्टमेंट करणार आहे तर ह्या गोष्टी पण होऊ शकतात नाही वापरलं तर अस आणि जेव पण आपण मोबाईल वगैरे वापरतो आणि ते अ, पण आपल्याला पचत नाही म्हणजे अन्न जे काय खातो ते अंगी लागत नाही आणि मगर त्या दिवशी क आपण जेवताना त्यांना नाहीच वा ला मोबाईलला ठरवलेलेच आहे जेवतोय व्यवस्थित सगळे जण एकत्र बस असले जेवण करताय. ते अन्न पण आपल्या अंगी छान लागणार आहे तुम्हाला काय वाटत ताई बरोबर आहे.
हो बरोबर आहे ना कारण आपण जेवण करताना जर टीव्ही बघितली किंवा मोबाईल बघितला तर आपलं सगळं लक्ष तिकडच असतं आपलं व ते अन्न अन्नकडे लक्षच नसत ते आपण फक्त खायचं म्हणजे खातो असं होतं ना ते
हा तेच ना,
त्रास होतो थोडा त्याच्यामुळे
हो बोलात आहे
हा जसे पचनाला पण त्रास होतो त्याच थोडं त्याच्यामुळे आपण आहे ना मोबाईल जेवताना वगैरे बघितला नाही पाहिजे आपण सगळ्यांबरोबर जेवायला बसतो एकत्र तेव्हा एकमेकांची संवाद साधला पाहिजे दिवसभरात काय झालं काय नाही असं
हा दिवसभराच काय काय झालं काही नाही मुलं कॉलेजला जातात वगैरे अ शाळेत जातात मुली जातात आणि मग त्यांच्याशी आपल्या म्हणजे बोलल्या गेलं पाहिजे की आज कॉलेजला काय झालं काही नाही मैत्री णी कोणकणते आहे काय काही बऱ्याच मित्र मैतरीणी म्हणजे या मोबाईलच्या नादामध्ये कोण आहे काय मुलं कुठे जातात हे म्हणजे लक्षात दिल्या जात नाही तर आपण हे मोबाईल जर थोड्याश बाजूला ठेवलं तर या सगळ्या गोष्टी होऊ शकता जेव्हा त्यांना ण मोबाईल वापरतो ते अन्नाची चव काय काय नाहीय म्हणजे ते सुद्धा कळत नाही आणि आई वडिलांनी आपल्या आईने एवढं छान पद्धतीने मोबाईल म्हणजे मोबाईल म्हणते मी अन्न तयार केलेल असत तिन बिचारी ने कष्ट घेऊन पण त्यां सुद्धा म्हणजे कौतुक वाटत नाही कि छान झालंय कसं झालंय काय झालंलंय त्याची चव काय हे सुद्धा मुलांना कळत नाही ना असं होत म्हणजे त्याच्या आणि हे सगळ आता पौष्टिकता त्याच्यातली पण मग कमी होतात जेवताना आता मोबाईल वापरतोत आणि हे सगळ्या गोष्टी समजा आपण एक दिवस मोबाईल नाही वापरला तर होऊ शकतात आणि जर मोबाईल नाही वापर तर त्याच काय काय वा शकत आपल्या मोबाईलमुळे काय काय काम अडू शकता
हा मोबाईलचे काही फायदे पण आहे काही तोटे पण आहे असं आहे म्हणजे आता मोबाईलचा फाय सर्वात मोठा फायदा असा आहे की आपण मोबाईल जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू द्या असणाऱ्या व्यक्तीशी आपण संपर्क साधू शकतो त्यांच्याशी बरोबर आहे की नाही
हो बरोबर आहे आणि
पण अभ्यासासाठी गाणे ऐकण्यासाठी चित्रपट पाहण्यासाठी गेम खेळण्यासाठी किवा फोटो काढण्यासाठी व्हिडिओ बनण्यासाठी करू शकतो आपण कि नाही
खरी गोष्ट आहे आणि काही आता तर काय आप डिजिट युग झाय की सग का म्हणजे ऑनलाईन झा आता आपल्या स कारणीच आपल्याला सगळं ऑनलाईन करायला लावलेलं आहे त्याच्यामुळे सगळं ते मोबाईल वर अवलंबून आहे आपल्याला सगळेच काम ऑनलाईन असतात आपण आता बाजारात साध्या भाजी बाजारवाल्याकडे सुद्धा ऑनलाईन आपण पैसे पेमेंट करतो तर म्हणजे पैसे नेलेच पाहिजे असं नाही प्रवास करतो बसमध्ये तिथे आपण ऑनलाईन मोबाईल ची गरज भासते दुकानावर जा भाजीपाल्याच्या दुकानावर जा प्रवास करा अ कुठेही जा शाळेची फी भरायला तिथ आपल्याला ऑनलाईन पेमेंट करता येतं मग तिथ आपल्याला मोबाईल ची गरज आपल्याला असतेच आणि शिवाय आता शाळेच शिक्षण सुद्धा आता कोरोना पिरियडमध्येध्ये आपण पाहिलं तर सगळं शिक्ष झा मोबाल झा सगळे घरी बसून होते सगळं बंद होत कोरोना असा होता बाहेर नाही शाळा कॉलेजेस बंद सग बंद तर सगळे व्यवारे शिक्षण जे ये ते सगळ कस झालं आपलं ते ऑनलाईनण म्ह हे मोबाईलवरच झाल म्हणजे मोबांईल ही काळा ची गरज पण ये आता शाळेत सुद्धा अभ्यास जो दिला तो तो ग्रुप तयार करून ऑनलाईन टाकला जातो. आणि अ ग्रुप ग्रुप तयार होतात शाळेचे वर्गाचे आणि अभ्यास दिल दिला जाती पैसा ची देवाण बँकत आपण जातो त बँकेत सुद्धा अपान ऑनलाईन म्हणजे घर बस असल्यासुद्धा आपण पैसे भरू शक तो किंवा काढू शकतो. एकमेकांना पाठवू शकतो. लांब लाब गावाला मुलं असतात शिकायला वगैरे आपण तर तिथे आप आपण डायरेक्ट म्हणजे बँकेत गेलच पाहिजे नंबर लावलाच पाहिजे. असं काही नाही डायरेक्ट आपण युपीआय वरून डायरेक्ट अ पेमेंट करतोय. तस ज्येष्ठ नागरिकांसाठी मोबाईल सोयीचा झालेला आहे. त्यांनाही पैसे आपल्याला पाठवता येतात किंवा म्हणजे आ हो म्हणजे परदेशातून वगैरे मुलं पाठवतात ते होतात आता हाय. की नाई आणि त्यामुळे त्यांनाही म घरच्या घरी व्यवहार करता येतात असं ऑनलाईन झाल्यामुळे की नंबर लावा गर्दी त उभं राहा त्यांच्याकडनं उभं राहिला जाताय नही राहाला जाताये. इतका इतका वेळ थांबाव लागतंय त हे सहज होऊन जातय मोबाईल मुळे ह्या गोष् ष्टी आता बिल बिल ब वगैरे असतात बघा आपले लाईट बिल वगैरे हा त ते पण आता कस आपण मंग घरच्या घरीच भरतो पूर्वी कस ना आम्ही अ नंबर लावून बसायचो आणि मग तेव्हा ते बिल आणि लांब होतं मग रिक्षेनी जा करा ते करा गाडी नसली घरी मुलगा नस सला म्हणजे मग आपल्याला रिक्षा करां आणि जा नंबर लावा आणि म नंतर ते बिल भरा. आता कसं डायरेक्ट क मोबाईल वरून आप पेमेंट बिल पण भरून घेतो म्हणजे भरपूर हया सोई पण मोबाईल मुळे आपल्या झालेल्या हाय आता प्र आणि गृहिणीनंच म्हंटलं त रेसिपी अ रेसिप पी सुद्धा आपण वेगवेगळ्या अं पाहू शकतो म्हणजे शिकू शक तो. आपल्याला किती का अशा रेसिपी असतात. अ वेगवेगळ्या लोकांच्या हयाच्या त त्या माहिती नसतात त्या सुद्धा आपल्याला आता म्हण जे आपण घरी ट्राय करतो त्या पूर्वी कसं ते आपल्याला म्हणजे हॉटेलमध्येचं मिळतील. तिकडेच मिळतील तिकडेच जावं लागेल. किंवा हे असं होत पण आता आपण त्या मोबाईल वर बघून युट्यूब वर बघून सहज ट्राय करतो. आणि काही म हे हा नव्हे स्वयंपाकाचा वगैरे पण कंटाळा आलेला असला तर तेही आपण अ मुलांना आवडत म्हणून पिझ्झा व गैरे हेच स्विंगी झालं झोमॅटो झाल, बिंकीट झालं म अ मागवू शकतो की नाही हा आणि अ म्हण जे पिक्चर झालं हे र हालच गाणे वगैरे हे तर सगळ्या गोष्टी आपल्याला- अ करताच येता आणि ऑफिसचे काम पण कसे ना मोबाईल वर होतात. ना बरेचंशे
नायं तर गुगल मॅपच्या सहाय्यानेपणा आपण रस्त
हा शोधू शकतो हम्म तई आपण छान चर्चा केली बर तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं मला धन्यवाद.
हो ताई धन्यवाद.